अस कर
नमस्कार नमस्कार येतोय आवाज आवाज येतोय.
हो येतो येतोआहेय काय चाललं आहे झालं जेवणं वगैरे
हो जेवण झाली केव्हाचीच.
हो पण आता गरमी मध्ये ना काही जेव वाटत नाही नसत काहीतरी थंड प्यावसंच वाटत राहत.
एक मिनिट एक मिनट हा बोला.
हा म्हटलं आता गरमीमध्ये काहीतरी थंड प्यावचच वाटत. तर जेवायचं असं ग म्हणजे मसालेदार गोष्टी जेवायचं मन नाही करत.
नाही मसालेदार खाल्ले त्याच्याने अजून एसिडिटी वाढते उन्हाळ्यात.
हो नुसतं काहीतरी पीत राहावंचं वाटतल लिंब
हम्म लिंबूपणी, ताक किंवा कोकम सरबत वगैरे
आमच्याकडे तुमच्याकडे श्रावणामध्ये वगैरे काय असतं स्पेशल डिश.
श्रावणामध्ये तसं तर काय नाहीसतं गणपतीमध्ये मोदक वगैरे बनवतात उकडीचे ज्याला वाटलं. तस बनवतात ब ते म्हणजे कोणी उकडेचे किंवा साधे असं काही स्पेशल तर नसतं जास्त करून श्रावण तो उपवास येतात ना?
अच्छा का आमच्याकडे नागपंचमी येते ना? त्यावेळी ते हळदीच्या पानातल्या नेवऱ्या बनवतात खाल्लेत कधी तुम्ही,
अ कसले?
हळदी हळदीची पान त्याच्यामध्ये नेवऱ्या बनवतात नेवऱ्या म्हणजे पातोळ्या म्हणतात त्याला किंवा
ना नाही नाही नाही माहिती पण नाही ते काही
अच्छा ते ना म्हणजे हळदीचं पान खूप छान येतं म्हणजे अस. तर आपण आता उकडीच्या तुम्ही मोदक म्हणाला तर आपण त्याच्यासाठी ती उकडी करतो ना? म्हणजे पीठ तांदळाचं पीठाचं तर ह्याच्यासाठी उकड करायची गरज नाही ह्याला. आपलं कच्च ना आता पीठ आपलं मळाायचं जसं आपण गावाचं मिळतो तसं आणि नेहमीच सारण करायचं आणि ते हळदीचे पानं असतात ना? त्याच्यावरती ते तापायचं म्हणजे जे आपलं आहे तेव आहे सारण. आपलं सारण तांदळाचं पीठ हां आणि मग त्याच्यात मध्ये असं उभं आपण ते सारण घालून म बंद करून मग तेि पधरा वीस मिनट उकडले किंमत हो नाही बोल गोल नाही लांबट होणार त्याच आता पानाचा आकार कसा आहे. लांबटसा असतो ते पानाचा आकार
चालायचं ना का असं म्हणजे ते वाळायचं का असं ते पाण्या असं वाळायचं का?
नाही नाही ओलच पान असतं फ्रेश पान असतं हिरव्या रंगाच्याच फ्रेश पानतात
पण मग ते पानावर पानावर अस आपल्यानंतर ते असं गुंडाळी करायचे त्याची का?
ती असं सारण घालायचं ह बरोबर असं जशी आपण करंजी कस करतो. करंजीच्या म आपण चारण घालतो ना तसच हे आपल्या ओल्या नारळाच सहारण घालायचं आणि मग ते. पान दुमडून मग ते आपण पावडलीच्या पात्रामध्ये उकडायचे पंधरा वीस मिनटं हा आणि मग त्याला तो हळदी. जेव्हा ते उकडायला लागतो त्यावेळी तो हळदीेचा छान सुवास सुटतो हा पानाचा सुवास येतो आणि मग ते छान लागत इथे आता आमच्याच इकडे सोसायटी मध्ये वगैरे सगळ्यांना आवडतं.
ते तसच खातात का त्याला काही असं हे करतात नंतर?
काय ते?
ते झाल्या नंतर त्याला काही म्हणजे काही तसच अर्धीच्या पान अच्छा अच्छा मग आमच्याकडे पण ना?
फणसाची पान असतात ना फणसाच्या पानावर सुद्धा तस तापतात आणि किंवा पणजाच्या पानाचा असा कोनसारखं तयार करतात कोण आणि म्हणजे आता आपण शेंगदाण्याच वगैरे पुडी कशी करतो तसं हे ज थोडा छोटा पोल्ड असं करतो म्हणजे त्याला जरा समोशासारखा आकार येतो त्रिकोणी असा
सर का ओके
हा आणि त्याला ते हिऱ्याच्या जाडूननी त्याला त कोण बरोबर ते फोल्ड केल्यावर अडकवतात असं छोट्या पिही आणि मग त्या त्याच्यामध्ये तर आपण मग त्याला सुई म्हणतात त्याच्यात पण ते तांदळाच पीठ घालून त्याच्यात ते सारण घालून बंद ते तांदच्या पठाने ते पण उकड कि ते सुई म्हणून हे करतात सुई म्हणतात त्या आणि ते जास्त करून ना कोणी लग्न वगैरे ठरलेले अस वर त्यांना केळव म्हण देतात ह केळव त त्यावेळी ते जास्त करून सुई त्यांना ते आले त्यावेळी करतात त्यांना ते ते वाढतात गोड पदार्थ म्हणून किंवा कधी कधी पण आता जेव्हा माझ्या लग्नानं त्या वेळेस मला माझ्या नातेवाईकांनी हे करून बाटोबत बोलवलेलं ते घावना माहिती आहे तुम्हाला पानपोळे
ह माहितीय ते याचं ना तांदळाच असतं घाऊण मग
अ तस सारण भरून केलं होतं ते पण छान झालं होतं
ते घाऊण कस बनवतात तो
गावनामध्ये ना तांदूळ आपला असतो ना तो रात्री भिजवत घालायचा आणि मग एकदम बारीक वाटायचं आणि मग ते पाण्यात पाण्यासारखं पातळ ठेवायचं ते पीठ आणि ते वाटताना थोडं जर त्या आपण ऑलरेडी आपल्याकडे शिजवलेलं तर थोडा मुठभर भात असेल ना तो घातला तर ते आणि छान नरम होतात.
आणि ते बनवत कसे पण मग बनवायचे कसे ते
मग ते खोबरं खिसून थोडं घालायचं आणि पाण्यासारखं पातळच असतं ते पीठ आणि भिडाचा जर तवा असेल ना तर भिडाच्या तव्यावरती कायल म्हणतो आम्ही त्याला भिडाचा त्याच्यावरती ते छान अगदम पत्तळ असं थोडं पत् अस घालायचं म्हणजे अजिबात जाड नसतो पा पात पाण्यासारखं ते घालायच. आणि झाकून मग पटापट होतात ते पाच पाच मिनटामध्ये एक एक तयार होतात हां छान लागतात ते पण पातळ
आम्ही आम्ही गावाकडे व्हायचो ना खेडेवर इथे तर ते बाई ती बाई बनवायची ना आता ते द्यायचे माझ्या वडलांना खूप आवडायचे. तर ते द्यायची बनून त असे असे अ हा ते घावने म्हणायचे त्याला
काय म्हणायचे
घावणं घावणं घावणं
घावणं आणि पानपोळे म्हणतो आणि साऊथ इंडियन लोकं असतात त्याला ते निर डोसा म्हणतात नीर म्हणजे पाणी ते पाण्यासारखं पीित असतं ना म्हणून त्याला नीर डोसा म्हणतात.
तर ती बाई अशी ताटलीमध्ये एकावर एक एकावर एक ठेवून असच म्हणजे सात तड द्यायची आणि इतके मस्त लागायचे ना ते असे मऊ एकदम छान लागायचे. थ आणि ते
ती आपण एक वाटीभर जरी घातलं ना. तरी त्याच्यामध्ये दहा बारा प डोसे तयार ते पानपोळे तयार होतात घावणं.
आणि आणि श ते मातीचे चोर बनवायचे ते त्यांच्याकडे ना म
अच्छा माती हो पूर्वी मिळायचं ना तिथं तवा्हा आजकाल नाही मिळत. आजकाल बिडाचे ते किंवा काही जण हली बिडायचे ते पण चांगले नसतात त्याच्यामुळे मा नॉनस्टिक तव्यावरवर पण सुद्धा करतात.
नॉनस्टिक हा नॉनस्टिक वर बण होत असेल.
पण नॉनस्टिक वर तेवढे पातळ नाही होतते थोडस थोडं दाळ पण येतो त्याला
ते खूप छान असायचे त्यांचे असशी इतकी जाळेदार
हो हो जे आपले जेवढी जुनी आधीच्या काळातली माझी आता सासू वगैरे खूप छान येत असशी ते
हा तेी भा तेी म्हातारीच बनवायची तेी आजी होते ना ते बनवायच्या आणि मग साहेबाला आवडतात साहेबाला आवडत देऊन पाठवायचे ते मग आम्हाला आवाज द्याय. आम्ही ते साब साहेबाला एकदनच ठेवायचो बाकी आम्हीच खायचो.
आमच्याकडे सुद्धा सगळ्यांना आवडतात ते नाश्त्याला आणि त्याच्यावर आम्ही त्याच्या आत नुसत बुडवून खातो. च पुडण सुद्धा चांगलं लागतं किंवा आता माझ्या माहेरी व वैरे आम्ही ते चटणीने खातो तखट चटणी बनवतो म्हणजे खोबरं. खबरं मिरची सोल आमसूल मत त घालतो आणि थोडं हे लवंग लवंग नाही सॉरी मिरी घालतो. हा आणि लसूण म्हणज मीठ बस एवढंच घालतो आणि नी चांगली लाल अशी तिखट चटणी आणि त्याच्याबरोबर हे धावणं. खूप छान लागतात हो हो किंवा चिकन वगैरे बरोबर पण छान लागत. होक. बा विकत घ्यायला गेलं ना आ आमच्या इथे बघितलंय विकत घ्यायला एवढ. करपातो. पळ पण त्याला पण पंधरा रुपये वगैरे मिळतात पंधरा वीस रुपयाेला मिळतात. खरं तर ती किती? मी चत्रेटमध्ये होतात एका घ एका त्याच्यामध्ये ये कितीतरी निघतात. म्हणजे ए एक ग्लास आपण हो बरोबर. कारण आणि त्याच डिमांड पण आहे कारण जास्त कोणी नाही आहे ना बनवत. त्यामुळे त्याला जास्त रेट आहे.
काहीतरी वेगळं मिळतं खायला काहीतरी वेगळं आहेव असं तर ते खातात लोक मग.
ते कारण चपाती भाकरी सगळीकडे मिळतात ना ते खाऊनं नाही एवढी जास्त मिळत.
छान लागत ते असं म्हणजे खायला असं. नुसत पण खायला चांगलं लागतं आम्ही चटणी वगैरे काही बनवायचो नाही नुसत. तोच खायचं आम्ही.
हा नुसतं नुसतं पण छान लागतं चहा बरोबर पण लागत. चटणी बरोबर पण छान लागत म्हणजे जी आपण पा साध. पांढर्या रंगाची पण हिरवी असते ना कोथिंबीर घालून करतो तशी पण किंवा. ती लाल रंगाची पण छान लागते.
त्या आजी. ते आजी सकाळी सकाळी बनून त्यांच नाश्त्याला बनवा म्हणजे. ते नाश्त्याला बनवायचे आणि त्यांच्या घरासाठी तर ते. पाठवायच्या ताटली फुल भरून द्यायची असे ताटलीमध्ये जवळजवळ आठ नऊ राहायचे ते ताट. आम्ही मोजाचो.
जेव्हा आता मे मध्ये वगैरे गावी गेलो ना तर त्यावेळी असं सकाळी नाश्ता. त्याला आणि सगळे जण तेव्हा येतात ना. नाही हे दहा मुलं वगैरे त्याच्यामुळे अगदी दहा बारा जण असतात घरात म. त्यावेळी इथे किती वेळ लागतो बाजारला एक तासाच्या वर जातो बाजार तासायला.... माझं काांतेत असायचं आ. री हो हो एकच साईडने भाजतात कारण ते पातळ असल्यामुळे आणि आपण झाकून ठेवतो. तो ना....
अ ते भस्त म्हणजे असं पांढर.
म्हणजे वरचा भाग सुद्धा भाजला जातो त्याच्यातच.
पांढर शुभ्र असायचं ते म्हणजे त्याला असं लाल सरपणा कुठंच दिसत नाही. हम्म
म्हणजे तांदूळ जसा असेल ना त्याप्रमाणे. त्या रंग येत तर पांढर तांदूळ जर असेल तर मग त्या जा. करून रेशनच्या तांदळाच सुद्धा छान होतात.
हो ना करून बघावं लागेल एखादी वेस.
हो हो पण त्याच्यासाठी मेन तवे. तवा चांगला असला पाहिजे तव्यासोबत तव्यावरच मुगा अवलंब.
मोठा आहे ना माझ्याकडे डोशेत होतवा त्याच्यावर करून पाव....
हा तसच. तेच हो कारण जर चांगल्यात आवाजत नाही हे की डोसे चांगल्या निघणार तर. तवाशिंना तर मग निघेल तुमचं लोखंडचं आहे का?
तो याचा आहे नाही का चौकणी तवा असतो डोश्याचा अस मो. हम्म हम्म हम्म अरेिकॉन च चांगला कंपनी
पण पातळ छान निघतो. न्ह...
हो छान वाटलं बर का चला आता आपलं टाईम झाला.
हो हो हो हो आपल्याला नवीन नवीन पदार्थशा. हा माहिती पडले.
हो खूपच पदार्थ माहिती पडले बर. मला याच्यामध्ये पण फणसाची भाजी. हो हो नक्की नक्की या या आमच्या गावाला.
चला बरं बाय.